हॅलो.
काय चालू आहे?
जवण करु राहिल मी
हो का.
हॅलो!
गेले शाळेत.
हो आत्ता साडेआठ ला गेले एक सव्वा सात लाच गेली
हा हो का
आं!
हा मुलगा जिल्हा परिषदला आहे ना
नाही हो इकडें आहे सांगलिला
हा नाही जिल्हा परिषदला नाही चमगेला पोरगी मोठी मोठी दीदी ती का नववीला गेली ना आता
आमची आठवील टाकली ना आता या वर्षी
हो का आमचे दोन आता एवढ
हम्म.
त्याची गाडी आहे ना र
हा रद्दांची गाडी ना
काय माहिती हाय का
दोन इंग्लिशकुलला आहे एकटी इकडं झेडपीला
ह का
हम्म
एकच पोरग हाय तुम्हाला
कशी
त्याला
नाही हो ध्यान कुजला आहे
अं तेव का आताच पाचवील गेला ना
दण गुंदला ब एक पाचवी
मग
गीतामध्ये साई म टाकायचं क कॉलज यायच्यात कशात
हा का भारी य मग
हम्म ज दो गस्सेी बीसेी लागगन ज त तन सवी मग पंधरा पंधरा हजार रुपये डोनेशन गाडी भाड वेगळं आहे पुन्हा
आपले तू कोो न्यावी
आपल्या इथून ते सर्जनरावण टावर बसले
हा
त्यांची पोर दोन्ही तीना रोहिणी ते त्यांची पोरगी इदरवी फाट्यास पोरग पोरगी
दीदी अशी नाय
अ नाही ना
ते याला ते स्वामी विवेकानंदला
हा स्वामी विवेकानंद पाय माय कुड लक्षात येईल मी नान पूजेश म्हणू राहिले.
म तेच म्हणलं त्या मॉलेजच्या शाळेत घायल टाक
आं?
च म्हटलं कॉलेजच्या शाळेत त्याला टाकलं म्हणून असं.
नाही ना इकडे स्वामी विवेकानंदलाचना पापडच शिजन संपला अस ना आता.
हा आता काय आता आराम.
बर ना अशी तयार करून ठेवेल असन.
नाही हो बाई! गिरिकच ऐकायचीच नाही आटपले तर तयार कुडून करून ठेवते. अजून दहा एक जणांची पिठ पडेले त.
आणि मग कधी करायच ते आता बा्? परत देऊन टाक शान.
आपण दयला बी काय हाय त्याच्या हातात.
हा
एक एक महिना होऊन घरी साारी राया चालल्या जाती त्याची
अन तांदूळ भलते काय किती? दहा रुपये किलो.
अन कोणी असं म्हणत नाही ना आमच्या आमच्या या म्हणून वापस ते याच म्ह कोणत्या कुरडयाचं?
गहू राहत्या ना मग हम् बाराय ना मग. खारुड्या केलं तुमही मग? आम्ही का नाही गा्या हा घरीच केले एक किलोचे केले मागच्या वर्षीचे पापड भरपूर होते मग.
नाही हो रॅशन ला बी विकायला
विकायला काय वेळेस म्हणजे आमच्या बकऱ्या येईले घरीत मग बकऱ्यालाच टाकू राहिलो हो घरी.
कुठे जाते तुमच्या बकऱ्या राखोळीत.
मेढ्या मध्ये होत्या त्या मग आता घरी आणल्या प नाही सांभाळ ना त्यात मग
सांभाळून राहिले त्याच्यामुळेच नाही तर मला बाकऱ्याला घ्यायची आवड ये.
हाव धनबी चांगलं राहत ना.
हो ना पाच बाकऱ्या झाल्या होत्या माझ्या या दोन बाकऱ्याच्या.
हो ना, सभाळलच नाही ते आता अन्या ना बकऱ्या हो ना अन्याना भीम मंग
त्याच्यामुळच त सगळ हे झालं.
हम्म मग बकऱ्या आता सांभाळला आम्ही आमच्या उगाच सोय येते तुम्हाला बांधाची ते बी सोय नाही ना मग पुन्हा शेतामध्ये गेलो तर चारा -चुरा राहतो तुम्हाला जाता येत नाही अंता येत नाही.
हम्म तो सांभाळत होता ना त्याच्या राखोळीत ठेवत होता समजा आपल्याला नुसतं पैसे द्यायचं काम होतं पण ते नाही करू राले तसं
ते काय करत कानु ते वाटतं इडते वाटत हिकडं तिकडंच.
असंत जात आता काही रोजान काही मिस्तरी कामाला.
घेईन ती पूना भाकऱ्याच पाहा तुम्ही ते आता दरसिक पहिन हवा बाहेरची. आणली त्याने एक बकरी पण ती बी टाकली वाटते एकुन सनी.
तेच करत आणता न विकित.
हम् नाही दहा सेकंदाच आहे बाई. ते तुमचे रईन पाच पाच या कांनदाचेस
हा
हम पाच कॉल रहिना ते, पाच पाच सेकंदाचीच राहिन ते.
आम्हाला आता ते कसं आहे, टप्प्या टप्प्याने ते पहिले आम्हाला नव्हते येले कॉल, मनीषा ताईला गेल गीता ताईला तैला येल होती.
तुम्ही ते वीस कॉल केले पहिले? त्याचे किती आले पैसे?
त्याचे पैसेच नाही आले हो. कोणालाच नाही आले ते. आता का नू या वेळेशी येत काही सांगा मग सगळे मिळून.
माझे तर ते माझे वीस मधले पाचच वईलेत.
होव का? मग तुम्हाला ते पूर्ण केल्याशि नाही येणार.
हला मग आता अजून कोणाकडे हे कार्य
गीता ताई हैत, तुम्हाला सांगते अरुणातई का तेच ते आहे मनिषा ते गणजनी ना
त्या आता बिझी राहत्यात्या बाया, तिघीजणी.
सकाळ संध्याकाळऊन पायचपायला, आमची पूजा आहे लाने घरची.
पुन्हा त्या, माणसं बीताच्यातून माणसांजड बोलल्या जात.
म ती पूजा
नाणे अ नाणेकामची सून
ती का ती विठल कामढची? तचा नंबर नाही बाई माझ्याकडे.
म एकड आहेऐ दिस नंबर, मी देन ना तुम्हाला.
एवढा कॉल झाला का, मला तिच नंबर पाठवा.
आज आता नि राहायचं, तिचं र कंपन कारण आता त तेराव आज मागं ना. हा
जाायलाती
जाणाऱ्या दुपारकाराचा तीन चार ला अस त. नाही तरर मग दोन अडीच नाही. निवांत राहता नव्ह दुपारी मग?
आता घरीच अस बूलू
हा आता पऊफा टाकल्यावर, ताण लागण शेतामधी.
काय करचे?
तुरीनंदाचे गवत वईलले मोठ उन्हाळ्यात लावल त्यानं हा हा सगळं जास्तच करेल ना.
तुम्हाल कीती?
आमला पाच, त्यायला पाच.
आईला या?
आईला ही घराजवळची गौश
कितीे थोडच काढता येतय.
हम्म.
नाही झालं तेवढं.
ते करत आत कायच करत, आम्हालाच आम्हालाच करायला लागत. ते तर लई तर राहतच. मक्का लावून हा जाते आता मग काय आता क जायचं काम नाही.
खानापिना वेगळा? म्हातारी?
तुम हह
झालं तिथं.
हम्म, तुमच माग आजी वारली वाटत आहे ना?
हा माझे बापाजी थे ना आणि यांची आई आई आणि आईची आई.
भावना बापाची. तुमच्या स्टेटस ला पाहिलं होत ठेवलं म्हणलो बाई आई वारला कायकून म्हणलो त्याचा बड्डे के त काय ओ
हा नव्वदांवा बड्डे केलतां त्यांचा
बाप रे! जन्मतारीख नुसार आधार कार्ड वर असन ती त्याच्यानुसार केला असन.
ती शाळेत जायची ना तिचे शाळेचे कागद सुद्धा होते. आमच्या आजीचे
अरया बाप रे! आपल्या कोण मायाकुंन त ते पोराचे रिचार्ज पेपर सुुद्धा नायी माया जवळ
नाही ना तिला गांधीजीला सुद्धा पाहिलय.
हाव का?
दुष्काळ पडला होता ते माहितेय. ती म्हणे गांधीजीला बघेले मी मुंबईला बी जाईल माझ्या आजी मुंबईला बी जाऊन यायलो ती म्हणजे ती मुंबईचीच होती ना.
घेतली याच्या वर